टलीबाई. हॅलो बोल ना. हा बोल ना आवाज येतय का. आवाज ऐताय का गो.
चालू ना कुठे ट्रिपला वगैरे.
हो कुठ कुठे जायचं सांग ना.
अ चखलधऱ्याला चालतेस का आम्ही ट्र्रीप प्लॅन करताय जायचय चिखलधऱ्याला चालतेस का.
हो चाल ना तू माहिती काढली का त्याच्याबद्दल.
हो काढली आहे मी पूर्ण माहिती मस्त थंड हवेचं वगैरे ठिकाण आहे म्हणते आणि किल्ला वगैरे आहे म्हणते तिथे.. आणि असं म्हणजे धबधबा सुद्धा आहे म्हण ते.
छान आहे ना गमाग.
आणि अ जास्त दिवसही नाही लागणार आपल्याला. दोन तीन म्हणजे एक एक दोन दिवस एक दोन दिवसाचीच ट्रीप आहे ती जास्त. अ दिवस नाही झा.
छान आहे ना मग आणि एक तर पावसाळा आहे तर. निसर्गाच सौंदर्य तर आपल्याला बघायला मिळेल मस्त छानपैकी.
ते असे डोंगर आहे ना त्या खूप मोठे मोठे डोंगर आहे ना.
हॅलो.
खूप मोठ त्या डोंगरामध्ये मस्त असं ढग येते खाली आणि आपल्याला. अस स्पर्श होते तर ढगाचा म.
झाला का ह हो का छान आहे ना मग? कोण कोण येणार आहे?
आहे त्या दोघी तिघी आपल्या, आपल्या दोघी तिघी आहे रुपाली हाय. विद्या हाय आणि अनन्या सुद्धा आहे ते
पण विद्याचा कॉन्टॅक्ट नाही ना माझ्याजवळ.
रुपालीला मागशील नां रुपाली जवळ आहे नां.
बरतीला मागं लागनं.
हो आणि इथे एक अ - - सौंदर्या पण आहे तिला पण सांगशील.
ब सांगशील, सांगशील त्यांना हं. अ खर्च किती येईल ग पण?
खर्च जास्त नाही येणार. आता आपण जर समजा दहा जणी गेलो तर तीन चार हजार.
हो. पण गाडी भाडं तिथं हॉटेल हाय की नाही - ना काय रेट आहे तिथे काही नाही.
गाडीला ते एक मावशी आहे त्यांच्या मुलांचीच गाडी आहे तर त्यांनी म्हणे माझा मुल गा हाय तर थोडं तुम्हाला भाडं कमी पडेल म्हणे.
बस चांगला हाय मग आपल्यासाठी. हंह छान आहे मग आ तरी पण थोडीफार पैसे तर आपल्याला बाजूला काढून ठेवाच लागेल ना?
हो थोडेफार काढून ठेवावच लागेल. आणि आपल्याला काही वस्तू सुद्धा सोबत न्यावं लागेल खाण्याच्या वगैरे काही पाण्याची कॅन वगैरे.
हो. न्याव तर लागेल आणि थंड हवेच आहे म्हणते. तिथे ठिकाण आणि पाणी पावसाळा आहे रेनकोट किंवा काही स्वेटर हुडी वगैरे काही असं न्यायला लागेल ना.
हो हो असं गरम वस्तू थोड्यासा न्यावं लागेल आणि रेनकोट वगैरे तर आवश्यकच आहे.
हा तेचं म्हणताय. पाणी वगैरे येते तर आता मग- -
बोल ना. बोल, बोल.
किती दिवसाची ट्रिप राहील आपली?
हे बघ आता आपण समजा जर निघालो तर शनिवारला निघू इथून आणि रविवारला आपण तिथे - - तिथे पोचणार रविवारला आणि मग तिथून सोमवारला वगैरे परत निघू दोन तीन दिवस जाईल आपले.
छान हाय मग. मी सांगते माझ्या आईला आईला बाबाला सांगते.
हो तू त्यांना विचारून घे. माझी तर तशी काही हरकतच नाही. माझे आई वडील तर मान्यच करतात सर्व काही - -
तर शनिवार, रविवार ठरवा लागेल.
हो शन शनिव आपण शनिवारीच, शनिवारीच निघ घु आणि रविवारी आपण तिथे पोहोचू. तिथे पोहोचल्यानंतर मग अग ति थे खूपच छान किल्ला आहे म्हणते. तो किल्ला एवढाच छान आहे बघण्यालायकीचा हाय. मी तर त्या किल्ल्यालाच बघण्यासाठी - - टी जात आहे तिथे आणि ऑक्टिव्हिटीचे सुद्धा - - खूप सारे हे आहे ऍक्टिव्हीटीेत झिपलाईन आहे. आणि आपली सायकल हाय ते अशी दोरीऊन चालाची. आणखी धबधबे सुद्धा आहे.
तिथे म्हणजे निसर्ग - - छान हाय असं मी ऐकलं होतं आणि धबधबे खूप मोठे मोठे आहे. एवढंच ऐकलं होतं ग. तेवढी काही मला माहिती नाही चिखलधऱ्याची.
अग ती आपल्या आपल्या घराजवळ म्हणजे आधी आपण जिथे राहतो तिथ आपल्या घराजवळचे जे आहे. न मैत्रीण आपली ती जाऊन आली आहे तिथे ती जाऊन आली आहे. तिनेच सांगितलं मला, मग नंतरच माझ्या डोक्यामध्ये हा प्लॅन आला. ती सांगलती मग
हो जाऊ मग आपण आपण पण जाऊ. हो मग ते आपल्या मैत्रिणीला आपल्याला कळ.
आणि ते सुधा आहे ना का सुधा सुधा पण येईल ना तिला पण विचारशील बरं.
बर विचारते मी तिला कॉल करिन. तिला म्हटलं तुझं जमते का म्हणेन चल म्हणेन मैत्रिणी मैत्रिणी चालल म्हणेन आपण.
खूपच दिवस झाले ना ग आपण आ मग, बघ आधी आपण तिथे वॉटर पार्कला गेलो होतो. तेव्हापासून आपण कुठेच नाही गेलो ना.
नाही ना आपल्याजवळं फोटो आपला आठवणीचा म्हणून मैत्रिणीचा ना काही
हो आता आपण इथं खूप साऱ्या फोटो काढू मस्त चिखलदऱ्याला,
मस्त आणि कपडे काय घ्यायचे का तू काय घेणार मग,
मी तर मस्त मी तर मस्त जीन्स आणि टॉप घालीन वा
हो का मी बघते मग मस्त शॉर्ट वन पीस वगैरे घेऊ का.
आणि शूज वगैरे घ्यायच लागेल मस्त.
हो मी पण बघते मी दोन तीन ड्रेस आणिन म्हना सोबत त्यातला जे छान वाटेल मी ते घालीन तू बघशील ना जीन्सस का तू शॉर्ट वन पीस हो तर तू पण एखादा शॉर्ट वन पीस घालतो ना,
सोबत घेणार म्हणजे मला फोटो जीन्स वर काढायचे आहेत हा
मग घे जो मस्त आपण सोबत सोबत फोटो काढू मग तू कपडे घ्याला जाणार आहे की घेतले आहे. तू कपडे घ्यायला जाणार आहे की?
जाणार आहे जाणार आहे म्हटलं नवीन घ्यायला,
नाही मला वाटलं तू आधीच तयारी करू ना की काय.
नाही नाही तयारी कशी करणार आधी पहिले सर्व जुळवावं लागेल ना कोण कोण येणार. कोण कोण मी एकटी कशी जाणार आहे. मग, आधी सर्वांना कळवा लागेल. परवाना सांगावं लागेल का आपल्याला जायचं आहे मग तू कशी का तुला कळलं आहे का काही हॅलो हॅलो आणि आणि तिथे माहिती आहे का तोप सुुद्धा तोप सुद्धा आहे म्हणते तिथे किल्ल्यावर जुन्या लोकां म्हणजे तेे राजांची
हो असेल असेल आता किल्ला किल्ला आहे म्हटल्यावर असणारच ना
त्यांच्या सुरक्षितसाठी तोफ व असेल अजून काही अस
आणि जीप सुद्धा आहे आपल्याला कुठे जात जावं लागत नाही जीप मध्येच बसावं लागते आणि ते जीपच आपल्या तिकडे नेऊन सोडते
चांगला आहे मग आपल्यासाठी आपले पाय नाही दुखणार जास्त मग काय फक्त आपला किल्ला बघण्यासाठी वर चढावे लागेल तर थोडेफार पाय दुखेल
आणि नंतर तिकडून आलो की आणखी एखादी ट्रीप आप एखादी टप ट्रीप आणखी आपण प्लॅन करून नो मग हॅलो
पण तिथे ट्रेन ट्रेन वगैरे कि माझं झालं जेवण तुझं झालं का?
ट्रेन वगैरे नाही न ग तिथे ट्रेन नाही बस नाही
मग आपल्याला प्रायव्हेट गाडीनच जावे लागेल अच्छा चांगला आहे मग आपल्यासाठी पण त्याच्यात जास्त जणी मावत नाही बरं चौदा पंधरा बारा कसं हो तेच कारण की आपलं सामान वगैरे राहील ना
तर आपण जास्त नाहीच न्यायचा दहाच जनी जुळू सामान वगैरे पण राहते हो आणि बॅरल पाण्याचे बॅरल वगैरे घ्यावं लागेल
हा आणि काही डॉक्युमेंट सोबत घ्याचो आपल्याला सोबत लागो
हो हो हो हो घ्यावच लागेल
असं सोबत आपल्या म्हणजे महत्वाचं आहे ना ते म्हणून म्हणताय मी आता आपण ज हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं आपल्याला आयडी मागेल ना त्यांनी
आणि अ आणि ते बघा आपण एकदा गेलो होत तिकडे अ काय ते काहीतरी नाव होत शिव शिव शिव शिव शिवतीर्थो शिवतीर्थला गेलतो बघ वाटर पार्क आपण आधी त्याच्या ह तेव्हा खूपच मज्जा आली होती आपण मस्त बोट मधी बसलो
हो ग तू प तू तिथं पाण्यात घसरली होती मी नाही जात मी नाही
होग मज्जा आलती
कसलं होत. मज्जा आली होती तशीच आता आणखी आणखी मज्जा करू आहे दिवसा आहे मजा करण्याचे म एकदा काय मॅरिड झाल्यावर कोणी मजा करत नाही.
हो ग आणि एक तर कसं आपलं कॉलेज वगैरे झालं. त्यापासून आपली भेटही नाही छान कॅमेरा आणशील मग मिळेल तुला तर नाही तर मी बघेन
बघ बघशील आता कॉलेज झाल्याच्या नंतर काय करता आता काय कर मग तू कॉलेज झाल्याच नंतर
मी मी आता पी जी करत आहे ग पीजी करताय, पीजी तू काय करताय?
मी काहीच नाही आता मी फक्त डीएड ला वगैरे बघते ऍडमिशन होते का तर,
हो का छान आहे, मग त्याची टीएटीची टी एटीची वगैरे एक्झाम निघल तर त्याची तयारी करायला लागेल ना तुला
हो करीन ना मग नंतर आता ऍडमिशनच आता बघत आहे. कॉलेज वगैरे मिळालं तर तिथे करून टाकेल मग.
बरं ठीक आहे. चांगली गोष्ट काय हम् चल मग आता ठेवते मी थोडा वेळात
आणि हा तुझ्या मम्मी पप्पाला विचारून घेशील आणि येशील मग
हो हो तू पण ठीक आहे मग ठेवते.